हॅलो,, हा बोल गं.
काय ग, काय करतेय?
काही नाही बसलीय, तू काय करते?
काय नाही बाई, बसलेय मी पण. झालं का जेवण, जेवण झालं का?
हा झालं जेवण, तुझं झालं का?
हो झालं बघ, काय करते अजून, वडे पापडे झाले? हम्म.
कशाचे वडे? अन् कशाचे पापडा? अजून काही झालेलं नाही आहे काहीच पत्ता नाही अजून.
का बरं ग, तुझी सासू आणत नाही का?
सासू, सासू काहीच काम करत नाही गं बाई.
नाही का? त्या आसं
हम्म, आयत खायला मागते फक्त.
हम हो तेच ना मग म्हटल, काय चालू ये वडे पापड करते, का काय करते?
सासू ला कीदिंची सांगून राहिली होती, मनावरती घे, मनावरती घे. काय ऐकायला तयार नाही ती.
नको ग काही ती बी नको म्हणत जाऊ, तुम्ही, आम्ही करत जा.
हम्म.
सासू हे, आई सारखी असते.
हा नाहीये का सांग बरं?
सासू आईसारखे असते नको म्हणू आईचं सासू सार खी भेटून गेली होती मला.
हां का? हम्म.
त्याच्यामुळे मला सासुचा चांगलाचं एक्सपिरियन्स आहे पहिलेपासून.
हम्म तेच. मग मग सासरीे आठवत नाही ना सासू काय असते तर?
मला आईचं आठवत नाही काय असते, सासूच काय सांगू आता?
हो का, हम्म शानीय ग बाई तु तर.
हम्म. आ?
काय म्हणते जॉब वगैरे?
आज काय सुट्टीय शनिवारे हे ईदचं.
हम्म, आज ईदची सुट्टी असेल बरोबर, उद्या अस
समोरच्या बाईने, आमच्या समोरच्या बाईने शिर कूरमा तेनी पण ईदच ते घेऊन आली होती बाई, खायला. खीर खीर खीर खायला घेऊन आली होती. हम्म गव्हाची खीर बनवली होती.
हम्म हम्म हम्म.
हा. आणि काय येता , हम्म.
काय म्हणते मग मामाकडे गेली होती का नाही कधी?
मामाकडे गेली होती ना आता मागच्याच हफ्त्याला गेली होती मामाकडं. माझी मामी वारली ना ग हम्म.
आजारी होत्या का?
आजारीचं होती कधी पासनं खात बी नव्हती पीत बी नव्हती. ते लिक्विडनेच देत होते सगळं काही.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यावरती चालु होतं सगळं काय.
हा का आज किती दिवस झाले?
काही लक्षात नाही बी माझ्या.
हा का? हा मग काही असं यावं लागेल ना बाई तुझ्या मम्मीकडे, म्हणून विचारते किती दिवस झाले असं.
काही नाही ग मम्मी पण घरी राहत
हा का? हम्म तेच म्हटलं मग, मम्मीकडे यावं लागल.
मम्मीकडं जाण्यापेक्षा माझ्याकडे येऊन गे जाय.
बर बरं चालेल चालेल नक्की येईल. काय म्हणता मग अजून मुलं बाळं?
परीक्षा झाल्या का? मुलांच्या परीक्षा झाल्या का?
हा मग झाल्या ना परीक्षा. झाल्या परीक्षा?
टेन्शन कमी झालं, मुलांच्या परीक्षा झाल्या कि. करीत राहता मं आता पण ते शाळेत बरं असतं गं एका हिशोबाने.
आगं ते कट, कट, कट मुलांचं. शाळेतच बरे राहतं, ते बिगर कामाच्या ह्या सूट ट्यां बिट्ट्या लागतात. घरी राहिले का पसारा कर, तो पसारा कर, नुसता आवर आवर आवर होउन जातं. त्यातला त्यात सासू पाहिली तं तिचा जास्त पसरा राहतो पोरांपेक्षा.
चांगली गं सासूबाय तुझी. छान ये स्वभाव, मस्त बोलता.
गं बई जेवणाचं ताट सुद्धा टा लवकर उचलत नाही ती बाई, काय सांगू तुला. गण त्रास ये, कसं तरी सहन करून राहिली. मी आहे तर सहन करते. दुसरी राहिले कधीची निघून गेली असती,
हं का हूँ जाऊबई हे कराव लागतं. त असं असतं, हेच ना काय चाललं मं आजून?
काही नाही बई बसलीये.
जेवण झालं? विचारलं ना गं मगाशीच तुला, जेवण झालं का? तरी विचारते मी.
घडी घडी तू तेच प्रश्न विचारतेये, दुसरं काही नहिचये तुझ्याकडे विचारायला.
नाही गं भरपूरये, खूप गप्पा मारायच्याये. यायचंय तुझ्याकडे मला मुक्कामाला.
हम्म येना मुक्कामाला ये. आजी बाईने ना चार गोळीवर मशरूमचे हम् मशरूमची भाजी बनवेल मी एखाद दिवशी तुझ्यासाठी ये तू.
हो आणि लोणचं पण बनवेल गं, ते घेऊन येईल.
हा
हम्
चालू राहू दे गं, चालू राहू दे ना. काय पांचट ए तू. काही नाही गं, ही मुलगी होती माझी, बोल बोल.
हम्म लोणचं वगैरे घेऊन येईल मी. पापड घेऊन येईल थोडे. वडे घेऊन येईल, वडे करायचे उद्याला.
अगं ते वडे मला आहे ना बई माझी सासू इतकी पांचटये ना. तिला ते वडे नाही आवडत, ते वडे भिजव
अन त्याच्या भजा बनवते बाई माझी सासू.
हा का?
बेकार पांचट ए.
हम्म आवडतं गं, ज्याची त्याची आवड असतें. आवड असते ज्या
आवळ ना बेकारच आवड ए बाई माझ्या सासूना खाण्यापिण्याची. काय सांगू तुला.
चांगलं हायं ना मग उलट खाल्लं पिल्ल पाहिजे आपल्याला पण त्यांच्या मिळता खायला मिळेल.
नाही का हम्म- बनवलं बी पाहिजे म आपल्याला बी खाता येतं असं नाही म्हणणार तू
हम्म आता ते त्या बनवतात तुला खायला मिळतं बरोबर हे कि नाही. म असं पण ते खराब होण्यापेक्षा-
एवढे मोठे भांडे जमा करून ठेवताना बाई एकदा तर यांनी स्वयं पाक बनवला होता, फक्त मॅगी बनवली गं बाई. मॅगीचेच इतके भांडे काढून ठेवले होते तर तुला काय सांगू डायरेक्ट टोपलं भर भांडे फक्त एक मॅगी बनवली त्याचे काढून ठेवले होते.
होय गं आज काय बनवते स्वयंपाक काय टाकलं होतं ते मॅगी मध्ये अजून.
काय माहिती बाई टोपलभर भांडे काढून ठेवले होते फक्त. येऊ बी दिल नाही त्या किचनमध्ये पाहू बी दिलं नाही. आणतो आणतो केलं बंगार पटक ती मॅगी बनवून ठेवली.
जाऊ दे ना ऐक त खायला भेटलं ना तुला त्या दिवशी काही का होई ना.
हम्म आयतं ते खाल्लं बी गेलं नाही गं बाई स्वतः स्वयंपाक केला ना तरुण ते भांडे घासून आणि
काही परवडलं नाही मला ते. आ पालक पालक.
साड्या खरेदी करायला जायचंय येशील का?
नाही बाई आता सध्या तरी टाईम दे बा माझ्या मागे खूप चालूये.
हा का तेच म्हटलं मग टाईम असला तर मला कॉल कर मी येईल साड्या घ्यायला जायचंय गं. कुठे चांगलं मिळतं गं.
ओम गगराणीला छान भेटतात साड्या. आणि हो तिथं डिस्काउंट पण चांगला राहतो.
हा का. हे आता नवीन निघाले आहेत ना ते आणि का आग त्या लिनन कॉटन मध्ये निघाले आहेत का?
लिलन कॉटन आता मागच घेतली ना तू ती साडी.
आग मला आणखी दोन तीन उन्हाळ्यासाठी घ्यायच्या आहे.
आता घेतल्या आच्छा.
हां.
हम ये सुन हा हा हम हम हम
उन्हाळ्यात चांगलं असतं गं कॉटनच्या
हा ना उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या चांगल्या असतात हां आता उदया उन्हाळ्यात ना.
हं.
मावशी, हम्म प
त्याच्यामुळे ते घ्यायचय.
कसे म्हणतात तू पण जा, हम्म मला वाढायला घेऊन जाणार आहेत त्यांच्या सोबत. तू तीकडे जा वाढायला हाव ना, तिथच घेऊन जाणार आहे मला याच्या सोबत, तू का रोटी खाल्ली हो व्यवस्थि स्थित ये व्यवस्थित ये, जाणार आहे, तो म्हणे हा मुलांचे पण सगळ्यांची व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे.
तेच म्हटलं, मग काय चाललं काय नाही बाई, कधीचा कॉल केलेला नव्हता तुला. म्हटलं आता कॉल तरी करून देऊ, करतो.
काय ग अशी जर समोरा-समोर भेटली तर गण च बोलते ना, तू गणच तुझ पोरंच शांत राहत नाही ना. आता फोन ठेवायला का बर तू येवढं तु हे करते, आ काय एवढा शहाणपणा करून राहिलीली ये तू
अग मग तसं नाही, काय चाललं विचारतेेय तुला मी.
केव्हानच काय चाललय, काय चाललय चालू आहे ना तुझं वाल.
म आता काय करते, बोलावं लागतं मंग.
बोलावं लागत
आवरलं गेलं, मग सगळं काम?
कितीदा सांगशील तू हे बी, आवरल गेलंय माझं सगळं.
पोरांच विचारतेय, ते आवरले गेलेत?
वडे, पापड काहीच नाही बाई, माया सासूचा काही थारावारा लागत नाही, काही बनवलं नयी म्हणून. जोपर्यंत ती घरातून सांगत नाही, तोपर्यंत आपण कशाला पुढ पुढं करायच, म.
बर झालं. जाऊदे, माझ्याकडून घेऊन जाशील.
हम्म, तुझे बनवले गेले का?
हो, म्हणजे वडे राहिलेत उद्या वडे करायचे येत कुरड्या आहेत, पापड पण आहेत बनवले गेले आहेत, फक्त आता वडे उद्या करून घेईल मग येईन एखाद्या दिवशी तुझ्याकडं, घेऊन येईन मग तुला.
ये ना, ये ना
हम्म
चालेल मग, हा. चालत मंग बाकी
हो.
राजश्री ये शिवराम ची, बी फोन करत होते ना.